हॅलो बोल ना सखी
अगं आता आमच्या इथे गणपतीना खूप उत्साहात साजरा करतो ना आम्ही तर आता मला गणपतीची पण मूर्ती वगैरे ठरवायचं काम दिलेलं आहे माझ्या नवऱ्याने तर म्हटलं आता चला आपण कोणती कसली मूर्ती ठरवायची
त्यात काय तुझं तर तुझं तर आवडीचं काम आहे दरवर्षी तुला तर खूप खूप आवडतात त्या गोष्टी मला माहिती आहे
हा ते आणि आमच्या शहरामध्ये ना गणेशोत्सव इतका मोठा ना साजरा केला जातो तुला सांगायचं म्हणजे ते दहा दिवस अगदी अशी वेगळे मंत्रलेले दिवस असतात दहा ते अकरा दिवस त्या महिन्याच्या अगोगरच त्याची तयारी चालू होते आमच्या इथ.
ह.
सगळीकडे दुखाणे लागलेली असतात आणि गणपती पण आम्हाला अगोगर ठरवावं लागतो गणेश मूर्ती आम्ही अदोघरच कसं करतो ठरवून टाकतून त्यांना पैसा देऊन ठेवतो. अ अे मु हिे आणि आम्ही ही ठरवलेली आहे आणि आम्हाला हीच मूर्ती हवी म्हणून आम्ही त्यांना अजोरच थोडेसे पैसे दि देतो जेणेकरून परत नंतर गणपतीच्या दिवशी परत आपल्याला ती मूर्ती कशी भेटणार ना आपला जी आवडलेली आहे ती
अगदीच अगदीच
हा मग आम्ही ते त्या पद्धतीने हे करतो गणपतीची मूर्ती ठरवून अ आमचं? पाच दिवसाचा गणपती असतो आणि आम्ही सकाळी सकाळी लवकर आवरू. चांगली नवीन वगैरे कपडे घालतो कारण गणपती आणायच असतो ना गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत म्हणल्यानंतर आपण पण चांगली तयारी करून जायला हवी.
अगदीच त्यांना पण प्रसन्न वाटायला पाहिजे आपल्याला बघितल्यानंतर
हो ना त्यांना पण प्रसन्न वाटलं पाहिजे आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण असते अशी खूप गर्दी असते. ते सगळी लोक चांगली चांगली छान छान कपडे घालून कोण गाडीमधून जात असते कोण पायी चालत जात असते गणपती बाप्पाला आणायला आणि खूप म मला तर खरंच खूप सुंदर वाटतं कारण गणपतीचेे दहा अकरा दिवस एवढे सुंदर वाटतात ना आणि त्याची तयारी तर मी पंधरा वीस दिवस अदोगरच करते कारण आपल्याला ते सजावट पण करायची असते ना घरामध्ये आणि आम्ही दरवर्षी कशी वेगवेगळी सजावट करतो आ ह्यावेेळेस सोब इथे कसं बनवायचं सळ वाट. तिच का काम कसं करायचं किंवा काय वेगळं वेगळं काय लावायचं हे आम्ही ठरवत. आणि विद्युत रोषणाई पण चांगली करतो माझ्या मुलांना पण आवडतं ना ते सगळं करायला
अच्छा मग तुम्ही म्हणजे ज सजावट करतात त्यानुसार गणपती आणतात की आधी गणपती ठरवतात आणि मग त्या पद्धतीने सजावट करतात.
नाही सजावट आम्ही अदोगरच करतो पण आम्ही आम्हाला मूर्ती पण बघायची असते ना कारण आम्ही समजा अ ह्या वर्षी आम्ही दीड इंचाची मूर्ती आणली तर आम्हाला थोडीशी मोठी आणायची असते ना. पाहणे दोन इंचाची किंवा नंतर दोन इंचाची कारण म्हण. ती गणपती बाप्पा ना आपण जी मूर्ती घेतो ना त्याच्या नंतर खाली घटवायची नसते ती मूर्ती ती वाढवायची असते थोडी थोडी थोडी करून असं म्हणतात अशी माझी आई म्हणते ना म्हणून अ मग ते आम्हाही आम्ही काय करतो आता गेल्या वर्षी आम्ही दोन इंचाची दोन फुटाची आणलेली तर आम्हाला अडीच फुटाची घ्यायची असते मग आम्ही ी मूर्ती बघतो मग आता ते बघितल्यानंतर आपल्याला ते बाबा ते कुठल्या रूपात आहे ते पण बघायला लागत मला साधे साधे रूप असतात ना जसे की विघणारता परत ते पुण्याचा जो गणपती आहे दगडूशेठ हलवाई अे गणपती आवडतात आणि आता दुसरे म्हणजे ह्याच्यामध्ये पण येतात ना गणपती बाप्पा स्कूटरवरर बसलेले किंवा अ ह्याच्यावर हा हा हा स्वामी समोर छान दिसतात आ तथे पण मस्त वाटत गेल्या वर्षी मी बघितलेला गेल्या वर्षी पण मी पण बघितलेलं. अ खराखुरा मुकुट घातलेला देवाणा असा खर धोतर नचलेलं खरं खुरं दागिने पण असे छान छान घातलेले होते.
हम् हम अगदीच आणि तुला सांगू का गणरायाचं रूपच एवढं सुंदर आहे ना ग मग तो प्रत्येक रूपातच सुंदर वाटतो.
ह
प्रत्येक रूपातच काहीतरी नवीन वाटत असतो आणि तो बोलकाच वाटत असतो कुठल्याही रूपातला गणपती आणि मला पण सांगू का
हा हा
अ मला म्हणजे मा माझ्यापेक्षा आमच्या दोघांपेक्षा पण माझ्या मुलाला फार गणपती बाप्पांचं अ हे आहे की तो बापरे दहा दिवस एवढा खुश असतो म्हणजे इतर दिवशी तर उठायला नाटकं असतात त्या शाळेत जाण्यासाठी पण ज्यावेळी गणपती असतो ना घरात तो सगळ्यात आधी उठणार पटकन आई चल चल चल मग आई हे कर आई ते कर आणि तो एवढं लवकर त्याची शाळा असत पण तरी पण तो रोज गंा आरती करून जातो म सकाळी आरती पण तो करून जातो आणि खूप छान वाटतं त्याचा तो उत्साह बघून ना मग छान वाटतं खूप आपल्याला पण असं
हा आणि तुला माहितीय आहे का आमच्या इथं जेव्हा गणपती येतात ना त्यावेळेस आम्ही गव्हावाची खीर बनवतो गव्हाची खीर म्हणजे खपली गव असतात ना तर खपली गव्हाची खीर बनवावी लागते अ त्यांचा पहिला जो नैवेद्य असतो अ गणपती बाप्पाचा तो ख खपली गव्हाची खीर बनवली जाते नंतर मग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी अ या तिसऱ्या दिवशी मग हे येतं गौरी येते म्हणजे गणपती बाप्पाची जी बहीण असते ती अ गणपतीला भेटायला येते असं म्हणलं जातं मग आम्ही गौरी पण बसवतो मग आम्ही अगोबरच बनवताना सजावट करताना ना गौरीला बसायला पण आम्ही जागा ठेव हे केलेली असते ठेवण्यासाठी आमच्याकडे गौरी कशा मूर्तीमध्ये बसवतात तुमच्याकडे कशा बसवतात
अ आमच्याकडे ना गौऱ्याने बसत म्हणजे आम्ही ज्या भागात राहते ना इथे गौरायाने बसत इथे आमच्या इ अ इथे ना एक ब्राह्मण कुटुंब आहे म्हणजे एकच घर आहे तिथे तर ते बसवतात आणि मग ते सगळ्यांना बोलवतात तीन दिवस काहीतरी असतात ना गौरा या त्या अस आणि गुलाबाई माहिती किती क तुला
नाही नाही काय असत तुही
ती बऱ्याच ठिका त्याला भुराबाई पण म्हणतात ग पण माझ्या मा गुलाबाात म्हणजे मुलीं असत ते सगळं अस असते म्हणजे दोन आता ते खर तर ना एक मोठी गोष्ट आहे ती मला खर तर आता एवढी लक्षात येत नाहीये पण ती गुलाबाई असते आमच्याकडे ओके
हम् हम हम
अ कसं असत गुलाबाया असतात दोन असतात ह दोन स्त्रिया आहेत त्या आणि त्यांचा एक मुलगा असं तिघांना एक अ मू असते ज गणपतीची मूर्ती असते तशीच त्या दोन स्त्रिया आणि कसतरीच्या मांडीवर बसलेला मुलगा असा छोटासा मुलगा असे ते तीन हे असतात आणि ते आम् कधी बसवतो आम्ही दहा दिवस करतो गणपती गेल्यानंतर लस लगेच एक काहीतरी तिथी आहे त्याच्या दिवशीच त्या गुलाबाया बसवतो आम्ही मग गुलाबायांची सगळ्यात मोठी गंमत किंवा मज्जा सांगू का तुला काय असते कि एकतर गावातल्या ज्या पण मुली असतात ना अशा लहान लहान मुली किंवा तरुण मुली पण एक दहावी पर्यंत मुली नाव अस आवड गुलाबाई बसवण्याची तर प्रत्येक मुलीच्या घरी गुलाबाई बसणार आणि
तुम्ही कसं मूर्ती आणून बसवता
हो हो तीच मूर्ती ना
हम् हम हम
मूर्ती मातीची मूर्ती असणार ती त्याच्यात पण छान छान मूर्त्या मिळतात पण ससाात खूप प युनिकनेस वैविध्य पूर्ण नत कारण त्या तर त्या मूर्त्या असतात म्ह मू प्रत्येक मुलगी बसवणार तच्या घरी म आठ नऊ न दहा का मुली असतील त्या प्रत्येकाच्या घरी ती गुलाबाई असणार आणि मग आम्ही सुरुवात करतो आता प्रत्येकाच्या घरी जायचं आणि प्रत्येकीच्या घरी म्हणजे कस की आज माझ्या घरी सगळ्या येणार माझ्या घरी सगळ येणार ना मग प्रत्येकात प्रत्येकात डब्बा आणणार आणि त्या डव्यामध्ये काहीतरी एक छान खाऊ आणणार मग आता नवदाा मुली जमणार म प्रत्येकाच्या डब्यात छानपैकी खाऊ असणार मग तो खाऊ आम्ही कसं आम्ही गाणं म्हणतो त्याला आणि गाणं म्हणता म्हण मग त्या डब्यात काय आहे हे ओळखा असं म्हणून एक ते गाणं असतं मग आणि जी आता जिचा डब्बा असेल आता माझा डब्बा आहे समज हा तर माझ्या डब्यामध्ये मी असं काहीतरी आणणार एक तर तो स्टीलचा किंवा कसलाही डबा प्लास्टिकचा पणालू शकते काय हरकत तू स्नॅक्स वगैरे पण आणला आता बरेच जणी मग तो वाजवायचा असा जोर जोरात वाजवायचा आणि मग सगळ्यांनी ओळखायचं आलं लक्षात तुला ते
हा हा हा आलं आलं ओळखायचं असतं हा हा हा
ओळखला का मग ओळखलं तर ठीक आहे नाही ओळखलं. तर मग ती जी मुलगी असेल जिच्या डब्यात काय आहे ते ओळखलं नाही गेलं मग ती परत एक. ते गाणं म्हणणार की म्हणजे नाही ओळखलं ना डब्यात काय आहे ते. ते म्हटल्यानंतर मग त डबा उघडणार. आणि मग त्या ड हा म. डगतल्या नैवेद्य आधी गुलाबाईला ठेवणार आणि म सगळ्या मुलींमध्ये वाटणार. मग तिचं झालं मला दुसरी मुलगी मग ती तिचा डब्बा वाजवणार परत. मग असं करत असं एक एक करत ज बापरी. खूप खूप मज्जा येते आणि तुला सांगू का. मी तर म्हणजे माझ्या गुलाबाईचा अनुभव सांगते मी मा वडला ना रोज मी त्यांना सांगायची काहीतरी छान आण काहीतरी वेगळं आण
हा वेगळा आण ना म्हणजे. कोणाला ओळखतो देणे होणे अच्छा.
माझा जो खाऊ आहे तो गुलाबाईला आवडला पाहिजे सगळ्या मुलींना आवडला पाहिजे. आणि काहीतरी वेगळं खाऊ पाहिजे माझं असं सगळ्या म्हणजे माझंच नाही सगळ्यांचं अस वाटतं असत. तिथे आणि अशा प्रकारे मग आम्ही दहा दिवस नऊ दिवस ती गुलाबाई असते आमच्याकडे आणि दहाव्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी असते ना त्या पौर्णिमेच्या दिवशी मग तिचा आम्ही विसर्जन करतो मग कोजागिरी पौर्णिमेची जी हो हो हो हो पाण्यामध्ये जवळ नदी वगैरे असते ना. मग रात्रभर आम्ही तिथे छान रात्रभर तर नाही अगदीच मुलीला लहान असत. म्हणजे एवढं काय होत नाही त्यांच्याड पण मग आमच्या आई. ण येत गा म्हण छान. कोजागिरी पौर्णिमेची रात्र जशी ती खूपच सुन ती रात्रच एकदम छान असते ग. एकदा उजेड पडलेला असतो लख्ख. हो लख्ख प्रकाश असतो चंद्राचा. त्याच्या खाली आम्ही दूध आवतो गा म्हणो.
अच्छा दूध प्यायचं हा उन्हात उन्हातमध्येध्ये चांदण्यामध्ये बसून.
हा हा चंद्राच्या शीतल छा आहेत त्या. छान गरम गरम दूध प्यायचं आणि मग झोपून घ्यायचं तिथे. जे एका कुठल्याच पण मुलीच्या इथे मग त्या तिथ आम्ही झोपून घेतो आणि. झोपल्यानंतर ते झाल्यानंतर. तर मग पहाटे उठतो मग सकाळी पाच साडेपाच सहा वाजता. उठायच आपली आपली रात्रीच आम्ही गुलाबा एका ठिकाणी आणलेल्या असतात. आणि मग सकाळी जाऊन सगळ्यांचं विसर्जन विहिरीत म्हणा किंवा नदीत म्हणा करून देतो.
ओके.